हॅ
हॅलो
हा आवाज येत कध
हा हा ताई येतोय आवाज हा नमस्ते ताई.
च
काही नाही
हॅलो हो ना हा माझं आत्ताच जेवण झालं म्हटलं आता बसलय तर म्हटलं तुला थोड्या वेळानं पार्लरमध्येध्ये तरी जाऊन ये म्हटलं आयब्रो करायला काय आयब्रो करायच्या राहिल्या होत्या म्हंटलं जाऊ म्हंटलं ग असं पण हम् नाही थोडं लांबच आहे पण खरं कंटाळा येतो तोच विचार करत होती जावं क नाही आता का दुपारी जावं चार वाजता असं तेवढ्यात तुमचा फोन आला
हम्म पाऊस वगैरे उघडला असेल तरी याय
हा पाऊस उघडला आहे बा पण मग मधून मधून येत राहतो
हो ना
हम्म जिम झिम झिम झिम चालूच असतय
हो हो
जाव तर लागतच नाही का हम्म तेच बरं ते काय नुसत आयब्रो कस पार्लरला गेला म्हणजे मंग कस माणूस थोडंस नाही म्हटलं तरी गेला म्हणजे करत असले तस नाही का नाही काम तेचत
आपल्या स्त्रियांना थोडी हौस मौजच असते
नाही आणि काय होऊन गेलं आता पार्लरचे पण रेट खूप वाढून गेलेले हो म्हणजे सिटीमध्येध्ये तर खूपच वाढून गेलेले आहे ठीक आहे गावाकडे तरीही कमी असता पण सिटीमध्ये खूप
कशाचा आता सगळं हे सोशल मीडिया मुळं सगळ्यांना माहिती होत सिटी मध्ये किती आहेत हा त्याच्यामुळे मग गावाकडे वगैरे
तरी पण कसं आता काही गोष्टी कराव्याच लागत आपण ठीक एरवी नाही करत पण मग काही फंक्शन असलं काही असलं तर मग मात्रश ल वगैरे करावंच लागतं
करावंच लागतं आता पुढच्या श्रावण महिन्यामध्ये तर जास्त सण वगैरे येतात ना
हा आता पुढच्या महिन्यापासून सण चालू होऊन जातील अस आणि लेडीज ला काही जनरली ही हौस असते बाकीे काय
हो पार्लर मेन पार्लर हेअरस्टाईल
तरी मी आयब्रो माझ्या जास्त मोठ्या नाही जास्त जाड नाही त्यामुळे कसं तीन तीन महिने करत नाही आयब्रो मी तर हो आणि शक्यतो आहे ना पार्लरचा म्हणजे कमीच करतोय मी पण मग थ पिगमेटेशन चे डाक पडले होते चेहऱ्यावर ना त्याच्यामुळे मग असं करते बा पण मग फंक्शन वगैरे असलं तर
हो आता कसं ब्युटी पार्लर म्हणजे कसं झालंय महिलांचा स्वतःचा व्यवसाय झालाय ना स्वावलंबी झाल्यात स्त्रिया आता- हम् त्याच्यामुळं-
आणि आजच्या काळात स्वावलंबीच- म्हणजे बरे मिलाच पाहिजे ब नाही का कारण कस आहे आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये दोघांनी पण म्हणजे- सर्विसला म्हणा किंवा असं काहीतरी पाहिजेच नाही का म्हणजे पुरुषाला स्त्रीचा आधार- पाहिजे स्त्रीला पुरुषाचा आधार पाहिजे असं म्हणजे, दोघांच उत्पन्न पाहिजे-
कामधंदा बघून अं करू शकतात ना आणि कमी खर्चात जास्त नफा कमावण्याची-
नाही आजकाल कसं महागायच्या याच्यामध्ये कसं दोघांच उत्पन्न पाहिजे म्हणजे कसं आहे-
हो
काही व्यवस्थित करता येत नाही का आजकल कस मुलांच शिक्षण पण खूप माहाग होऊन गेलं-
हो आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायची संधी पण मिळते ना. आर्थिक हम्म स्वातंत्र्य-
कधी कधी काय होऊन जात एखादी स्त्री बघा शिकलेली असते खूप शिकलेली असते पण मग तिला कस- घरात म्हणजे एक कधी कधी सासु सासरे म्हातारे असता- ते नाही सांभाळू शकत म्हणजे नाही ॲटजेस्ट होऊ शकत म्हणजे मग तिला- दुसर्‍यांच् कामधंदा करून- नोकरी करणं नाही शक्य होत म्हणजे ती शिकून सुद्धा घरी बसते असं-
बस्ते हो बरोबर आहे ना-
अशा वेळेस जर घरातल्यांनीच सपोर्ट केला आणि तिला जर मोटिवेट- केलं क जा बाई तू कर सर्विस कर काय तुला करायचं ते कर आम्ही पण आहे- नाही आमच्याकडून झालं तर आपण एखादी बाई लावून घेऊ कामाला-
आणि घरातला सपोर्ट असेल तर इतरच स्त्रिया बाहेर मोकळेपणान काम पण- करू शकतात हा.... स्वातंत्र्य पाहिजे थोड तरी, आता घरी जाऊन एवढं काम करायचं- आता त कामाच्या ठिकाणी पण तिला बर्डन असेल तर होत नाही ना-
नाही होत अस आता कसे बाहेरून काम करून येणारी स्त्री हे प्रत्येक सगळं काम कर- घरातला करण नाही शक्य होत आजकाल च्या ह्याच्यात नाई का कारण बाहेर- पण स्त्रीला भरपूर गोष्टींशी तोंड द्यावं लागतं अशा वेळेस घरातल्या लोकांनी केलं ना असं- मग काही हिळून मिळून काम केले किंवा एखादी बाई कामाला लावली- काही काही ठिकाणी असत- आसतो समजूदारपणा का बाई तू एवढा पैसा कमवते मग एखादी बाई लाऊ कामाला- तू पण नको काम करू आमच्याकडून नाही होत- तर मग आपण एखादी बाई ठेऊया स्वयंपाकाला आहे काय काय ठिकाणी-
ह थोडक्यात म्हणजे कसं तिला घरातून पण फ्रीडम पाहिजेत.
हा म्हणजे मग ती ये ना घर पुुढे नेण्या ने नेण्यासाठी ती म्हणजे- सक्षम राहू शकते ना ती म्हणजे असं नाही का हम्- म्हणजे काम करताना पण तिला त्याचा आनंद पण भेटला पाहिजे आणि मग ते- काम ती अधिक जोमाने करते आणि काम जोमाने केला म्हणजे पैसा बी जोमाने- येतो आणि घरबी पुढे नेलं जात नाही का कारण शेवटी कस प्रत्येक- प्रत्येक ठिकाणी प्रश्न कुठे येतो? पैशाचाच प्रश्न-
हम्म ह तिला थोड सपोर्ट केलं पैशा- साठी किंवा अस चांगल्या आहे नी तर ती-
अरे आजच्या काळात तर स्त्री स्वलंबी बनलीच पाहिजे ही तर- काळाची गरज आहे असं म्हणावं लागेल आजच्या आज- आजच्या याच्या मध्ये खरंच सांगते- स्त्री स्वावलंबी असणं हे म्हणजे काळाची गरज आहे असंच म्हणावं लागेल-
बरोबर आहे ते तर, हा स्त्री स्वावलंबी असेल तर- तिच्या मुलांना पण तसं ती संस्कार देते.... कि कस अं म्हणजे बचत-
पूर्ण कुटुंब एक म्हणजे घडवते ना असं बघा एखा आता एखाद कुटुंब जर अशिक्षित असले समजा हा आणि त्याच्या मध्ये येनारी सु जर सुशिक्षित असती ती आणि त्या लोकांनी बिच्यारयांणी तिला मोठ िवट करून अजून पुढे नेल तर ती सुशिक्षित मुलगी काय करते ते पूर्ण कुटुंबाचं परिवर्तन करते म्हणजे तिच्या मागे एका स्त्रीमागे अख्खं कुटुंब तुमचं सुशिक्षित बनू शकत सुशिक्षित पण बनता आणि सदन पण ब कारण कस ती तसे विचार घडव घरामध्ये आणून आणून अस आणि घरातून पण तिला सपोर् असतो
सपोर्ट असेल तर मग ती मागचा पुढचा विचार करत नाही कुठलाच गोष्टीचा ही कमी जास्त कुणाच मनावर घेत नाही ती आपल्या ह्याच्यामध्ये जाऊ द्या बोलला असन कुणी म्हट अस कुणी अस बोलून तिच तिचं मग चालू ठेवते
नाही आणि खरंच म्हणजे एक स््री खूप काही म्हणून नाही ते नाही म्हणत का आपण एका पुरुषाच्या पाठीमागे पुरुषाच्या यशामागे बाईचा हात असतो म्हणजे ठरवलं तर बाई घर पण म्हणजे स्वर्ग पण बनवू शकते ते नाही तर नराक पण बनवू शकत तिला जर घरातून सपोर्ट नसला तर ती काय करणार तेट मग ते वेगळंच करेन ना काही
तिच्या पण भावना थोड्या समजून घेतल्या पाहिजेत घरातल्याने हा
खूप काही शिकण्यासारखं असत आणि शेवटी कस बाईच बाईनेच बाईला सपोर्ट केला पाहिजे मेन मी तर ह्या मताची
आपल्या समाजामध्ये बघताय ना तुम्ही बाईच बाईला कसं महाग खेचायला येईन घरात ननंद भाऊजाई वगैरे असं असतातच बघा सासूसुना कसं त्या बाईला पाठीमाग खेचता येईल ह्याचा विचार करतात अगोदर ह नाहीत राहू शकत तिन असं तिन असं केलं होय कसं करतील ते बघतेच बरं मी असं असं खूप खूप ठिकाणी आहे आणि खूप ठिकाणी सपोर्टिव्ह पण आहेत सासू सुना
बायांची ते थोडीशी जरा वीक असते म्हणजे कि शॉर्ट माइंडेड असतात काही काही स्त्रिया असं शॉर्ट माइंडेड असतात काय असं काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात समोरच्या व्यक्तीतले चांगले गुण बघितले ना
सगळे जण सगळे जण तस बघत नाहीत तिच्या चुका काढत राहतात पण तिच्यामुळं किती जण प्रेरणा मिळते ना बघा तिन एवढून एवढं केलं आपण पण काहीतरी केलं पाहिजे दुसऱ्या पण बायकांना तिच्यासारख्या प्रेरणा मिळते ना कामाची आपण पण काहीतरी करूनं आर्थिक स्वावलंबी बनलं पाहिजे काही तरी केलं पाहिजे नुसतं घरातच नाही बसून राहिलं पाहिजे असं होतं ना एकाच एक एकाचा एक बघून घेतात प्रेरणा बाईका एकमेकींच्या पण सासू घरात चांगली पाहिजे काही ठिकाणी सून चांगली असेल तर सासूच चालू असतं काही ठिकाणी सासू चांगली अस
थोडक्यात काय स्त्रियांनी एकमेकांना समजून घेणं फार मह महत्वाच आजच्या घडीला सासूसुना असो बहिणी बहिणी असो मायलेकी असो
हा ब-बहिणी बहिणी तर करते त्यातच की एकमेकींना बहिणी बहिणीमध्ये कुठं जास्त तेड नसतेच ना
हा तरी पण काय काही ठिकाणी बघायला मिळत ना ओ ताई काय काही ठिकाणी असत ना आता समजा दोन बहिणी असत एखाद्या बहिणीच खूप चांगलं श्रीमंत असत एखादी बहीण गरीब असते मग ती बहीण बिचारी जागीच कुडच असते प हिचं कसं चांगलय माझं का बर अस आहे माझं का बर तस आहे
नाही पण जिच... ज्या बहिणीच चांगल आहे ती तिला मदत करते ना. कशाची पण घरातल्या सामानाची.
हा नाही नाही ति मदत केली पाहिजे पण काही काही स्त्रिया कशा असत माहितीय का ज्यांना आहे ना... म्हणजे गरीब असतना तर त्या आयुष्यभर येना दुसऱ्याला दोष देऊनच हे करत असतात म्हणजे... कस बई माझ्या आईवडलांनी माझ अस हा माझ्या आईवड म्हणजे अस मी बघितल. काही काही उदाहरण असे काय काही ठिकाणी रिअल लाईफ मध्ये बघितलेले मी काही असे. आजूबाजूला. म्हणजे दोन स्त्री या असताना दोन बहिणी तर त्यातल एकीच चांगल झाल तर एकीच हे... थोड गरिबीच राहिल तर ती आईवडिलांना दोष देते की व्यक्ती ब अस... माझ तुम्ही माझ वाईट केल आणि समोरचीच चांगल केल आता ज्याचा त्याच्या नशिबाची..
हो आईवडिलांना कस वाटत असत दोघींच पण चांगलंच असाव. हा पण ते नशीब असत ना त्यांचा त्यांचा नशीब असत हम्. किती जरी नाही म्हणल तरी नशिबावर शेवटी थोडा का होईना वि्वास. ठेवाच लागतो.
ठेवावा लागतो आणि नशिवाशिवाय काहीच मिळत नाही माणसाला अस पण आहे थोडक्यात एवढच... बाईनी जर बाईला समजून घेत ना तर मला नाही वाटत जगात भांडण वगरे..
हा ते मह... महत्वाच हे सगळ्यामध्ये तेवढी जनजागृती झाली पाहिजे. हं तेवढी जनजागृती व्हायला पाहिजे आपल्या स्त्रियांमध्ये.
करूया आपल्यापासून सुरुवात करूया.
हो हो हो आपण तस दर दुसऱ्यांना काही.. त्रास वगैरे देत नाहीत आपल्यालाच कणी दिला तर तेच हा जाऊ द्या. अ दिला असेल तिन त्याच काही मजबुरी असेल म्हणून.. तस म्हणले असन उलट आपणच समजून घेतो. पण आपल्याला दुसरे समजून घेत नाहीत. अ आपण कधी वाईट नाही वागत हहह.
नाही का. आता म्हणजे अशी गोष्ट एखाद्याने जर वाईट बी बोलल ना ठीक आहे बाबा तुझ कर्म तुझ्याजवळ. जाऊ दे, अस जरी म्हटल तरी.
हो बरोबर हे हा हो. चला आपल्या दोघीं पासून स्टार्ट करूया. हो ठीक आहे ठीक आहे.